हॅलो.
अ
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
अग लागला कि
आवाज यालाय काय ग होय लागलं की. कसं काय गेलं ते पहिलंच केलेलं‌.
अगं काय माहिती नाही. म्हणजे व्हाट्सअप. मेसेज आलाय की म्हणजे. आज टास्क पूर्ण करा म्हणून. पेमेंट लवकर पाहिजे का मेसेज‌
किती पेमेंट तिला.
काय माहितीय किती आहे. ऐंशी रुपये वाटत ग.
ते एका कॉलला झाला असं किती करायचंय तेच सांग ना
पाच किमान पाच करायचे वडत असं कायतरी हायवरटत.
त्याच्या पुढं आणि पाच आल्यात मला.
होय स्वाती पण म्हणालती पाच केले आणि पाच तर तीस म्हणालती बाई. तीस लोकांच करायचं आहे काय म्हणून ती गावा. आहे ना.
हा हा.
मग दोघी तिघींच्या बहिणींचा फोन आहेत वाढतं.
हम्म हम्म.
मग त्यांच्या सगळ्या मोबाईलवर केल्ली वाटत अस काय तर म्हणाल ती बई.
तू बी करचील क नाही पटपट मग त्यांचा नंबर घेऊन.
कोणाचा नंबर घेऊन.
तिच्या बहिणीचे ह्याच्यावर
अगं मी तिला वय किल्या की अगं मी तिला सांगित ला मेसेज केलतं की.
हा.
हो त्र काय बोललीच नाही ग मग कस विचारू मी परत आणी तिला.
हो हो म काल ते पप्पांच्या हिच्यावर केलतो ते बी तुझं
सगळं आपण केलत माहित आहे काय काल ते. सगळं निकीच पण गेलं माझ.
अगं बाई परत लावाय पाहिजे मग सगळ्यांना.
अ म होय मग भक्तीला पण मॅसेज केलाय?
हम्म.
ती काय अजून रिप्लाय दिली नाही ग.
हम्म हम्म.
काय नंबरवर झाल तर चालतय ग परत तेच तेच तेच रिपीट केलं तर कोण बघणार आहे एवढं अग.
होय ते पण मी पण बघतो आता पप्पा आल्यावर
अग करायचं एवढं काय एकदा घालायच एकदा घालायच तेच करायचं ल
हा बघतो मी नंतर आता
चा तीस करायचं काय किती करायच काय माहित?
तेच ता होय अग सांगणात पण अग.
मी विचारू, काय विचारू सांगु काय तुला?
हा सांग बघू.
हा त्या कार्या ॲपला विचारतो आणी सांगतो घे.
ह किती मिनिट ठेवाय दहा मिनिट ठेवणार आहेस न्हव.
ए नाही नाही कटकर. झालं माझं आज.
होतय काय म कर मग पट
आ ते स्वाती स्वाती म्हणतो डायलेसिसला गेलतो कनी,
ह हा
फोन घेतलेला ग. त्यांना म्हणलं आवो माझं काम हाय. फोन म देता काय म्हणलं, ती म्हणली घे म्हणली.
हा बरं झालं.
अवण म केल मग त्यांच्यावर एक.
हम्म चालतय.
ठीवू काय मग?
हा ठेव. अ